हॅलो येतोय का आवाज? हॅलो
हा येतोय हां
बोला काय करता?
तया
काय करता? झालं जेवण वगैरे.
हॅलो हॅलो
हा येतोय आवाज?
हो येतोय नेटवर्क नाही का तुम्हाला?
नेटवर्क आहे इथे.
हॅलो नाहीं मला मधी मधी तुमचा आवाज नाहीे येत.
एक मिनिटं